हॅलो हॅलो.
हॅलो आवाज नाही येत ये.
हॅलो. हॅलो, आता येतोय का? हो.
हा येतोय, आगं म्हंटलं तिथे कार्डचं पाहिलं का? एम. व्ही. सी चा माव ए महाबसच निघालाय ते?
नाही अगं मी मला आत्ताच समजलं ते आज पण मग काय प्रोसेस ये कशासाठी काय ते
आ ग ते नाही का गं दहा वर्षांवरील मुलीला आणि महिलेसाठी पन्नास टक्के सवलत ये तिकिटासाठी बंधनकारक आणि एक पासष्ट वर्षाच्या वरच्या मुलीसाठी बंधन का सॉरी मुलीसाठी म्हणते नाही ग मी आज मग पाहिलं खूप बाया होत्या, दोन दिवस पण जमलच नाही, त्याला डॉक्युमेंट ते ना आधार कार्ड पाहिजेल ये लाइट बिल, आणि फोटो पाहिजेलये.
ते त्याचा फायदा काय?
अगं ते याच्यासाठी काय म्हणता आपला याच्यासाठी अ म्हणजे कुठे प्रवासाला जायचं असेल ना बसने आपल्याला त्या तिकीटाच्या हेच्या मध्ये पन्नास टक्के सुट राहणार ये आपल्याला.
हं हं हं पन्नास टक्के ऑफ.
हो, पन्नास टक्के सुट राहणार ये.
आयकलय पण एवढं लगलं विल ते बंधनकारक हे नव्हतं माहीत मला.
हा बंधनकारक ये प्रवासासाठी खूप अस. हा चाललाय विचार आज आमच्यातलं खूप जणांनी काढला, म्हणलं घ्यावा पण आहे सरकारी योजना तर कधी क हम् ते नाही माहिती आ ग. तिथे गेल्यावरच आपल्याला माहिती कळेल. आणखी मी पण ये ना ग रस्त्याने येत होते ना मग रस्त्याने अशी कशी बोर्ड लागल होते आणि सिग्नल लागेल लागेल होता, म सिग्नल लागत तोळत मी वाचलं, आणि तो पूर्ण म सिग्नल सुटला ना लगेच म.
कारण की आता जास्त सध्या सिटी लिंकच चालतं ना.
हा सिटी लिंकच चालत म्हणा. तेच म्हणल विचारून पाहाव हिला.
नाही मला पण काढायचंय
हा चार साडे किती चार्जेस आहे का ग त्याला? काही?
मी आज ऐकलं काहीतरी अडीचशे रुपये आहे वाटत, अडीचशे रुपये.
काय माहिती अगं मी पण काय म्हणत होते फ्री मध्ये काय म्हणतोते नाही चार्जेस आहे, मग आता तिथे गेल्यावरतीच कळेला आपल्याला म्हणलं हिला एकदा र बोईने काढलं का घरातल्यानच तिचं
हार्ष पुढच्या मुली आहेत,
हम् हम
किंवा महिला त्यांच्यासाठी अडीचशे रुपये आहे, आणि साठ पासठ अस काहीतरी याच्यावरच्या बाय त्याच्यासाठी मोफत वाटत ते.
त्यांच्यासाठी मोफत आहे का, मग काही नाही गाडी अडीचशे रुपये पण एवढंच ताप लागल आमचा प्रवास होत नाही का पण बसचा त्यामुळे करावा का नइ असं झालंय.
आपण कुठे जास्त असं त्या लाल बसनी जातो, सिटी लिंकचाच जास्त युज होतो ना आपला.
हो सिट तो पण कधीतरीच होत का नाही तर काय आपलं आपल्या राहत रिक्षाने जाण येन. नाही तर सरळ गाडी.
ते तर आहेच मग काढायचं कि नाही.
ह् माझं तर हिच्या साठी आहे ते तर काढून ठेवावा. कायम स्वरूपी राहते ना ग ते कुठे त्याला काय मर्यादा आहे का काही असं काही नाही ना. एवढंच वर्ष चालल तेवढंच वर्ष चालल.
पण आपण जातच नाही ना त्यांनी. आपण त्या बसण कधी जातच नाही ना.
हो ना, पण हाय सरकारी योजना म्हनल घ्यावा काढून. तने काय म्हणलं असं करू आपण उद्या काय माहितीय का, एक जिथं काढून भेटतय ना तिथं जाऊ म्हणजे, आपल्याला पूर्ण प्रॉप माहिती कळेल आपल्याला, नक्की काय काय नाही कसा उपयोग होणार आहे त्याचा, काय कारन की कस आता करणार पुढ जाऊ ना असं नको व्हायला काढायला लागत होतं पण
हा त्याची पण काहीतरी डेट आहे ना वाटत.
हा ना डेट त्याची काहीतरी आणि मग उद्याच जाऊन पाहूया आप पण अस आधार कार्ड राहू दे सोबत, पॅन कार्ड राहू दे, फोटो राहू दे, ते राहूते सोबत मग बघू आपण, हो उद्या सकाळी पण दहा वाजता जाऊ अगो सकाळी मी बाहेर पाहिला ना, लवकर येऊन बसत होत नऊ वाजताचगं काही काही बाया नंबरला माहिती का?
तिथं तेच सांगत होत सकाळी साडेनऊ वाजता त्या गेल्या होत्या साडेबारा वाजता त्यांचा नंबर लागला.
बापरे! एवढं लेट.
हो त्या दुपारी आल्या तेच सांगतच मी फक्त तेवढं
काय म्हटलं अ गं आवाज ब्रेक झाला तुझा.
अच्छा अग थांब थांब आवाज ब्रेक होते थांब हा बोलला आता हॅलो
का साडे न हॅलो
का
काही आहे का म्हणजे दिली का म एका हॅलो
ह
हॅलो आवाज येतो का? हॅलो ़ हॅलो हॅलो आग आवाज नाही येत. हॅलो